हॅलो हां!
हां बोल!
हा अरे ते सांगाल तो तुझ्यासाठी तुझा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे ना.
हम्म.
ने पिंपल्स ते त्याच्यावर सोप मिळते. सोप भेटतेय भारी आहे. ते पण आणि ते पण कमी कि किंमतीत ते हा. केटडोजिन का तर नावाचा आहे ते रील तुला सेंड करतो की त्यात बघ साबणचा पण हा आहे. ऑइल ऑइल नाही शॅम्पू आहे तेच अ डॅनड्रपच. आणि ते यो योजनाच आहे ना वा म्हणून स्वस्थचा आहे. आणि ते फेशवॉश असते बघ वन पर्सेंटचं टू पर्सेंटचं. तसं आहे मी वन पर्सेंटचा घेतलोय मी विचारल त्यांना कसं आपलं फेस ऑइली असलं तर कुठलं वापरायचं तेल सारख येते नव्ह जास्त तेल आलं चेहऱ्यावर तर. मला मला म्हणलां की नॉर्मल स्किन असलं जरा असलं तर वन पर्सेंट वापरायचं आणि जास्तच ऑइल होतेय तर टू पर्सेंट वापरायचं. म्हणलो वन पर्सेंट तवर‌ वापरून बघूया कसं काय काम करतय? महिन्याभर वापरणार बघणार रुप्या म्हणला की अ महिन्याभर वापर मग कसं होते सांग मला पण मग मी पण घेतो.
हम्म.
हम्म म्हणून म्हणलो तुला जास्त लागणार हा तेच की. आपल्या इथच जवळ दोन तीन आहेत मेडिकल तसली.
मग सोसा देणार काय?
व्हय.
बघाय पाहिजे. हॅलो. तिकडं म्हणजे आम्ही क्लास वरन‌ येेतान‌‌ तिकडच जातो रे.
कोण?
क्लास वरन येतान‌‌ तिकंडच जात्यात ना. अगं उघड की मी कुठं कडी घातल्या एक सेकंद. बोल की हा आलो.
हॅलो हा.
झालेत किती? मम्मे व एक दहा मिनिटात‌ आलो काय एक काम चालु हाय दहा मिनिटत आलो.
हम्.
बरं बरं जेवून जा की म.
हा बोल की.
हॅलो.
हा
एक मिनटां बोलोगे होय.
हो हो.
ते मम्मे आलोय पाच मिनिटांत आलो काय? हॅलो, हॅलो. हा एक पाच मिनिटं बोलुया हॅलो.
हा.
हॅलो अरे काय झालंय माहित काय पाव्हणं आल्यात रे.
हो हो असा विषय झाला काय?
मग पाहुणे आल्यात मग मम्मी म्हणायला ये जेवायला साडेनऊ वाजल्यात साडेनऊ वाजल्यात.
थांब की बोलू दे की थांब म सांग की.
म तेच म्हणले. पाच मिनिटात आलो म्हटले आता बघू आणि पण परत आला तर मग अपत आली तर मम्मी जाय पाहिजे आ मी तर मारायला नुसता तर मम्मी स्वतः आली तर मग दात नाही आहेे
कि म तु कपडे घाठलेच नवं
होय कपडे आहेत कपडे घ
बाहेर बाहेर
फडन गेटश
नाही नाही बाहेर बाहेर निग की
बाहेर चावून बोल बाहेर
हा बाहेर चाल चाल फिरत बोल हा
अरे तुम्ही येऊ येऊणार आहे रे
आणि तीज म्हणलो बाहेर फिरून य होत एक हे कॉल होतोय मग जा असं म्हणलो
हा मग एन्जॉय झाल्यानंतर म्हणणार आहेस होय
हा
जेवन झाल्या जेवन झाल्यानंतर न कॉल करू वय
नाही नाही हे होऊ दे मग करूया थांब ते नव आपण कॉलेज मध्ये
विन झालेलं म्हलं अडज का ह
हे नाही काय म्हणतात आपलं कॉलेजमध्येध्ये काय विषय चालू आहे प्रोजेक्टबद्दल
म्हज
तुम्ही पण प्रोजेक्ट सबमिट केलाय ना काय
नावं आम्ही दिलो आम्ही कोणकण दिलतो माहिती का नावं आम्ही नावं दिलन दिल म्हन दा आज सकाळीच आपण आवडच दोन्ही मी मी सूरज म मी ताश कृषि कन्या आधी नाव दिलते तवांची नंतर नाम त्या खाली तुम्ही लिहिलंता
हा हा
काज झाला लपवून घ्यायचे ती म्हणत ती कुणाल आणि
ह
अ कुणाल आणि रुपेश न रुपेश म्हणतो पृथ्वीराजन त्याला सांगितले घेतो घेतो तुझ्या
हा हा तेच की प्रॉब्लेम सांगालतेत की जुवेर सर काय म्हणली माहितीय काय तू होतस का तिथं
आम आम्ही तिघं तिघं तिघं वा म्हणली होतोय की मी
वर
तिघं तिघं करा म्हणलीत आता आमी मग आमचा गुरुप फुटला की मग मी मी हरीश नी मुदशीर झालो आम्ही तिघेजण
सांग कोण सांगितलं
जिबेड छान म्हणल तिघं तिघं व्हा म्हणला मग पर्याय काय
म्हणजे सरन सांगितलं काय तुम्ही तिघ व्हा
सर असं म्हणाय नाही सर सांगाय नाही आमच आम्ही झालो सोड फक्त सरने आयडिया दिलीत रे आम्हाना.
ते आयडिया आम्ही होतो की सोड. खरं आम्ही म्हणलो अरे आमचं कसं आम्ही सगळी एकाइकडचीच आहे रे. अस. हॅलो. एका एकाहीकडचच आहे रे युपीच युपी बीहारचच आहे अमि. दोघं आम्ही चौघं म्हणून आम्हाला जरा अस होतंय रे. आणि पंक्या तर येतच नाही. आम्ही तिघंच सांभाळणार हाय.
ह.
पंक्या काय घरातनच येणार आहे त्यो घरातनच राहतोय. अं.
हम्म सर म्हटलं तुमचा मित्र आहे तुम्हीच सांभाळून घ्याय पाहिजे.
होय. ते पण आहे सोड. अरे काय झालं रुप्याच सांगितलेलं. अरे कि त काय नाव कुणाल आणि त पोरगी होतीत. तली क्लासमध्ये येत नाही का?
हम्म.
मग म्हणले तू म त्याला मी पाठवून देतो तुमच्यात करूया मग हा म्हणला कुणाल. नंतर न पृथ्वीराज आणि तो यो आला.
रोहितला गेतले ते पृथ्वीराजनें काय डोक्यात घातला तेते का आपण करूया तो आपल्यात नसतो य म्हटला रे आणि मग त दोघं झाली असं केलाय ते पृथ्वी्यान गेम केला.
हा.
मुदेशीरला बाहेर काढल्यात आणि ती दोघांनी गेम केल्यात. आणि हे असं राजकारण असते बघ.
आणि मग मुद्दे शिरला बाहेर काढली आता फुल झाल्यावर आता त्याला प्रॉब्लेम.
आणि त्याला सांगाय प
रेई तो नाव द्या गेलात ना त्याला मग कॉल कर ना. म्हणलं त्याला की नाव देऊया आपण.
व्हय.
ते नवत ना त्याला त्याला सांगाय पण नाहीत. हे झालं का ओपन. त्याला सांगाय पण नाहीत. मग तेच की. तेत्याच‌‌. खोट बोललास रे.
अरे पहिला काय ग्रुपच नव्हतं ते पोरगी होती की नाही.
हम्म.
ते पोरगी आम्हाला विचारल त रे की कोण आहे काय म्हणजे अ पोरग मी सगळं सांभाळतो प्रोजेक्ट बद्दल सगळं इन्फॉर्मेशन सगल मी कर काय एक्सप्लिन ते करायच अस ते पण सगळं मी करतो‌ नुसतं माझ संग ग्रुप मधे थांब.
बाबा जेणू. ह.
सर सांगितले नव द दोघांच कि दोघांच किंवा कमीत कमीत पाहिजेल दोघं ग्रुपमध्ये. मग तसं मग. कुणाल आम्हाला विचाराल ते तर कुणाला आम्ही म्हणलो कुणाल कोणात नाही आहे कुणाल जा. मग-मग तिकडं गेला कोणाला म मग-मग मुद्दासिर पण आला मग तिघ होत्या मग तवा रिऊ कुट पृथ्वीराज आणि हो आला रोहित.
अरे मग तेच रे पृथ्वीराजना काय केयला माहतीय का आम्ही दोघं पडलय म्हणला असं.
डोका लावला, हा-हा.
हा मग म्हटलं असेल, त्या मुद्दासिर ला बाहेर करूया मुद्दासिर आपल्यात न होय, आपल्यात तो येत नाही, तो मित्र आहे. हा मग तेच की. की तू मित्र आहेस, जान आहेस माझी, असं काय-काय म्हणलास. च आणि मग ते याला बाहेर केल्यात, आरे खरं बाहेर केलंय ते सांगय बाहेर करणार आहे तुला, आमचा आम्ही बघालोय तू दुसरं बघ, डायरेक्टच बाहीर केल्यात.
तुमचा प्रोजेक्ट कशाबद्दल हाय? दिलंच नाही तुम्ही, अ नाव देऊन आलाय नुसत काय. हा, प्रोजेक्टच नाव नंतर पुढच्या शुक्रवारी पु नाही-नाही आमचं पण आम्ही द्यालतो सर म्हणलीत, अ पुढच्या शुक्रवारी द्या. तू अ कश्याबद्दल तुम प्रोजेक्ट ह फायनल केलाय नव तुम्ही?
नाही फायनल, काय सांगाली कृषिक तेन आम्ही होतो मग ते आम्ही ते वेळा करण होतो ना, म आता इकडे आलोय म्हणल्यावर आम्हाला सगळं वेगळं बघाला पाहिजे ना परत, कुठला कारायचा आणि काय करायचं.
तुझं प्रॉब्लेम झाला की, बोंबाबोंब. त्यांच्यात असलं असत तर कृषिक काय तर केला असत कृषिक.
आता का आता मी म त्यामुळे हरीशला घेतले ते मी.
हा-हा.
हरीशला घेतलो, हरीश म्हणाला. हो करायला
आता तुला आणि हरीश मिळूनच कराय पाहिजे नाहीतर मुद्दासिर तर नसतोय तुमच्या जास्त करून.
मग तेच विषय होता ते तेचं होता.
हा मग आता तुम्ही दोघंच बघून कराय पाहिजे, जसं आमच्यात पंक्या आहे बघ. तसच आहे. मुद्दासिर पण तो पण जास्त येत नाही.
आरे पण तुम्ही चौघ चौघजन हाय रे, आम्ही तिघे आहे भावा.
हा तेच की, नाही आमच्यात ज कसं आहे. चौघा आहे आम्ही खरं पंक्या जास्त करून येत नाही, नुसत प्रोजेक्ट टाईमला येणार. तसंच तुमच्यात पण मुद्दासित पण तसं जा आहे भवतेक. हा ते आहे की. मी-मी पण तसच आहे, मी पण काय करणार नाही आहे. हा तेच. बरोबर आहे.
काय करणार नाहीस तर जरा हात हातभार तर लावशील तू? बरोबर आहे ना.
हॅलो.
बोलवा हो या मग, हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो हा हातभात तर लावशील ना तू
हा अ अ अ आम्ही केलत हे रुपयाने केलत डॅशबोर्ड म्हणुन तयार केलता म्हणजे य पहिले इंटरफेस तयार केलत रे होम पेज नसते का
हम् ते
हॅलो
हा हां बोल कि
हो होम होमपेज तयार केलं रुपया हा होम पेच केलता नुसता मस्तरन सांगितला सरांना अस तस आहे अ अ चेतल पाटील सरांच बोललास का हॅलो
रवाला का
ऐकू नाही काय ऐकू आलं काय हॅलो.. अरे चेतन पाटील सर होते की नाही ते सांगाल तेेत की हे अ काय म्हणताय त्याला प्रोजेक्ट बद्द बद्दल किती पेजेस पाहिजे मिनिमम पे हॅ हॅलो
होांग चांगलेत सांगल
मे मिनिमम पेजेस पाहिजे की हा
बर चाल ते एक बार पण राहिलेले कॉल झाले बारा मिनिट बारावा कॉल झाला म्हटलं कटकर म्हटल.
ताक अग
कडकर म्हणलं नंतर आपण कट वे होते ते कट बारा मिनट झालेत झा